हा काय नही बसले.
अच्छा हा हा स्वयंपाक वगैरे आावलं सगळं?
हो आवरलं. तुमचं?
हा माझाही स्वयंपाक आता झाला, अजून जेवण वगैरे बाकी आहे. ह हम्म हम्म जेवणाचं जेवणाचं बाकीये अजून, वेळ आहे जेवणाला म्हटलं, चला फोन करून चर्या काय चाललंय, काय नाही, हम्म हम् हम् काय बनवलं मग? काय नही गं बा.
ओके, आम्ही आता संध्याकाळच काही बनवलेलं नाही, सकाळचं आहे तेच हं हं तेच म्हणजे खाणारे आता.
हम्म हम्म् नाही होतं, बऱ्याच वेळा होऊन जातं तसंच. सकाळचं थोडसं उशीरा जेवण गेले का, मं संध्याकाळी एवढी भुकही नाही राहत.
हो तेच, आता दूध थोडं घ्याय चं आणि मग बाकी थोडं राइस वगैरे खाल्लं कि मग पोट भरून जातंय.
हं हं हं अच्छा चांगलाय. रात्रीचं कसं बरेच जण असं हलकं फुलकंच जेवण जेवण प्रेफर करतात.
हो ते कसं पचाय ला झोप म्हणजे आपण लवकर झोपतो ना जेऊन. झाले की लगेच, मं ते थोडे पचायला पण हे होऊन जातंय.
हम्म हम्म हेच ना, आता काल संडे होता. कुठे फिरणं वगैरे झालं?
नाही काल थोडसं घरीच होते, काल काय कुठे गेली नाही.
हम्म हम्म एक वर्षभरामध्ये कुठे जाणं येणं पण ट्रीप होत असेल ना तुमची?
हो आम्ही कसं पुण्याला आहे ना जॉबला तर मग पुण्याला वैगरे येणं जाणं होतच. आणि आम्ही लास्ट म्हणजे मागच्या वर्षी फिप काढली होती राजस्थानची.
अरे वा, हो ते राजस्थानचे बरेच बरेच लोक मागच्या वर्षी राजस्थान पण फिरलेत काटू श्याम वगैरे.
हो ते खाटू शामला वगैरे काय जाणं झालं नव्हतं आमचं. आम्ही कसं फोर व्हीलरने गेलेलं. ना सहा जण, तर मग क उदयपूर, जोधपूर अ अ तेवढं म्हणजे झालं होत दोन दोन सिटी झाले आणि मग येत्या वेळेस उज्जैन करून आलो होतो आम्ही महाकालला जाऊन.
हो हो ह मी पण मागच्या महिन्यात गेलेले उज्जैन महाकाल ॐकारेश्वरला ना च्या महिन्यातच जाऊन आलेले. एक अ दोन दोन दिवसामध्ये जाऊन आले मी. म्हणजे तीन दिवसाचा ऍक्च्युली पॅन प्लॅन होता पण दर्शन लवकर झाले त्यामुळे मग आम म दोन दिवसामध्येच अ रिटर्न घरी आलो.
हा हा
आणि मग त्याच्यानंतर घरी आलो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासन हा ओ म्हणजे जातान हो ओमकार म्हणजे जाताना आधी ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आणि तिथे काय अर्ध्या तासामध्ये आम दर्शन झाल तिथून मग आम्ही उज्जैन आलो रात्री म्हणजे मुक कामाला उज्जैनलाच आलेलो रात्री उशीरा चालेला आणि मग सकाळी उठून महा कालचं वगैरे दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर उज्जेला अ अम्म उज्जैनच्या इथे ते हे न दर्शन घेतलं म
हम्म हम्म आमचे पण तस झाल म्हणजे आम्ही राजस्थान वरून निघालोत तो आणि म आम्हाला उज्जैन मध्ये पोचायला कि ती रात्रीचे दोन दोन तीन वाजले होते म थोड एक दोन तास आम्ही आराम वगैरे केल, फ्रेश वगैरे झालो पटकन आणि मग अ दर्शनाला गेलो होतो दर्शन पण लगेच झालं होत आमचं. म्हणजे एका तासा भरात
हो उज्जेनला होतो लगेच महाकालला खूप म गर्दी होऊन जाते कधी कधी मग रांगेमध्ये दोन
हा उज्जैन उज्जैन उज्जैन मध्येच महाकाल आहेत ना ते ओंकारेश्वरला पट कन होत असेल पण आमचं उज्जैनला सुद्धा लवकर झालं होतं.
हो हो हो आमच इकडे उद्य ओम काळेश्वरला अर्धा तास उज्जैनच्या तिथे महाकालच ते मंदिर ये तिथे आणि तिथ तिथून पुढे उज्जैनच ते नायका गार्डन टाईप असं मोठं मंदिर ये अ तिथे गेलात का तुम्ही? अ
हा मोठं मंदिर ये तिथंच हे हाय ना महाकाल आहेत.
नाही महाकालच वेगळं ये, हो महाकालच अस थोडसं उज्जैन पाासून अ जवळपास सतरा एक किलोमीटर पुढे जातं म तिथून आम्ही म्हणजे जिथे उज्जैनला आम्ही मुक्कामी होतो हॉटेलवरती तिथून आम्ही रिक्षाने कडे गेलेलो आतमध्ये गावामध्ये तिथे छोटे मोठे शे असे रस्ते कामं करं चालू ये मग कार वगैरे जात नाही. म आम्ही रिक्षा करून ऑटो करूनच गेलो सतरा किलोमीटर तिकडे आतमध्ये महाकालचं मंदिर ये, म तिथून परत रि टन मागे म मा उज्जैनच्या दर्शनाला आलेलो तिथे असं मो मोठ्ठ गार्डन वगैरे खूप- छान परिसर ये. फोटो काढायला फिरायला त मुलांना छोट्या मुलांना तर फार आवडल तिथे खेळायला
आम्ही दुध - तेक नको म्हणजे ती जागा आमच्याकडनं हे झालीया
हा तिथे ना हो तिथे म्हणजे ना असं अ हो, खूप मोठा परिसर आहे. तिथे असं अ शेम काय म्हणत कारंजा वगैरे आहे तिथे त्याच्यामध्ये झाडं वगैरे आहेत. असं खूप छान आहे, तिथे ते मंदिर आणि तिथून जवळ तस ना, एक ते दोन किलोमीटर चालत जाऊन, मग पुढे मंदिराच्या लाईन ला आपण लागतो. अ तिथे मेन गेटला, हम्म, तिथे मग चप्पल वगैरे काढायला ते अ रांगा जे एंट्री आपण ज्या गेट पासून करतो ना उज्जैनच्या मंदिरापासून तिथून एक ते दीड किलोमीटर आपल्याला चालत जावं लागतं. आणि मग तेच्यानंतरम पाठी मागून ती एंट्री ये उज्जैनच्या देवाची, तिथून मग का अर्धतासामध्ये आमचं झाल दर्शन ते.
ओके, हा हा ह. तस, बाकी मग काय म्हणताय आणि अजून कुठे गेलात? तुम्ही मागच्या वर्ष म्हणजे, ह्या एक दीड वर्ष
हे तेच्या आधीची ट्रिप दोन, चार, पाच महिने झाले असतील. तर अष्टविनायक झालेली. ती पण आमची अशी तीन दिवसाचा प्लॅन होता, दोन दिवसातच केली आम्ही ती पण
हा-हा-हा मोस्ट ऑफ लोक लोकांचे प्लॅन्स म्हणजे डेज वाढतात. तुमचे कमी झाले.
कमी झाले जो, आमचं म्हणजे सकाळी आम्ही पहाटे निघालो की मग सु सकाळी-सकाळी मंदिरांमध्ये गर्दी नाही राहत ना, म त्याच्यामध्ये तेवढा वेळ वाचून जातात. रांगेत उभा राहण्याचा, म ते दुपार नंतर म दहा अकरा वाजले की मग जवळपास एक-एक तास दर्शनाला लागतो. म सोबत जर फॅमिली जर असेल तर मग त्यांचा विचार करून मग आपण कसं करतो, प्रवास नको आता इथेच थांबून घेऊ, इथेच मुक्काम करून. म तो एक दिवस आपला कसा अ वाया जातो. मग ते दोनच तीन दिवसावर ट्रीप होऊन जाते, तस आम्ही चं कस झालं. सकाळी पहाटे आम्ही गेलेलो. जातानाच आम्हाला पाली, वा ला हो, आणि मग जातानाच आम्ही ओझर पालीच वगैरे दर्शन सकाळी सकाळीच केलं. को म्हणजे जास्त गर्दीच नव्हती. रांगेत उभं राहण्याची वेळ नाही. आली गेल्याबरोबर लगेच दहा मिनटामध्ये, हा मग तिथून लगेच दुसरं मंदिर जवळपास म असे करून घेतले. मग फक्त आम्ही कुठे जेवायला वगैरे थांबल होतो. मग तेवढा वेळ आमचा गेलेला एखादा तास. बाकी मग आमचे एकाच दिवशी आमचे चार गणपती होऊन गेले.
हो का?
हम्म. आणि मग दुसऱ्या दिवशी मग जवळपास बारा, एक वाजला होता. रात्री यायला. असं.
अच्छा, हा-हा. आम्ही कसं राजस्थानलाच गेलेलो ते अ म्हणजे पाच दिवसांचा प्लॅन करून गेलेलो. तर झालं सहा दिवसांवरती. आणि आमच कसं गेलेल्याच्या मानाने तसं आमचं फिरनं जास्त झालं नाही का गाडी प्रवासामध्ये जास्त वेळ गेला. हम्म. हो. बाकी मग? तसं अजून म्हणजे सध्या ह्या वर्षी फिरणे थोडे कमी झालय.
हम्म. हम्म, माझं ही आता म्हणजे ह्याच वर्षी माझं झालेलं का उज्जैन आणि अष्ट -विनायक मागच्या वर्षी असं एवढं काही नाही आपलं जवळपासचच. यावर्षी ते कसं अचानक प्लॅन झाला चला जायचं का? हो जायचं जायचं, मग सगळ्या गोष्टी कश्या पटकन जुळून आल्या सगळ्यांना सुट्टी वगैरे मिळाली आणि लगेच प्लॅन झाला आणि जाऊन आलो असं, ते ठरवून कधी आपण म्हट -लं ना तर तो हो -तच नाही म्हणजे आमच्याकडन तरी होत नाही, अचानकच आमचा प्लॅन होतो. हम्म, आता आता चाललेलं गुजरातला कष्टभंजन तिकडे माझी आहे इच्छा माझी तिकडे दर्शनाला जाय -चं प्रवास खूप ला प्रवास खूप होतो तो सात ते आठ तासाचा प्रवास एका बाजूने होतो. त्यामुळे मग चाललंय बघू? अजून थोडं पुढे पुढे पुढे चाललं.
पण हा हा, आम्ही पण दोन हजार चोवीसमध्ये ना अ म्हणजे एकदम आमचं अचानक असं ठरलं की बेंगलोरला फिरायला जायचं आणि मग तेव्हा पण आम्ही तीन दिवसांचा प्लॅन केलेला, बेंगलोरमध्ये तेव्हा आमच्या खूप कमी खर्चामध्ये खूप जास्त ठिकाणी फिरणं झालं आणि म्हणजे एकदम अ हे होत ते चांगलं झालं आमचा तो म्हणजे प्रवास म्हणजे पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही बेंगलोर फिरलो. दुसऱ्या दिवशी ऊटीला गेलो आणि तिसऱ्या दिवशी अ तुम्हाला हे माहित असेल आदियोगीचं? कोइंबत्तुर, तमिळनाडू तिथे आणि मग चौथ्या दिवशी याला आलो मैसूरला आलो आणि मैसूर मधून मग मैसूर पॅलेस वगैरे सगळं फिरलो आणि तिथून मग रात्री रेल्वेला बस लो आणि सकाळी उठून म्हणजे कोल्हापूरमध्ये पोहोचलो असं. म्हणजे फक्त हा चार दिवसांचा म्हणजे प्रवास होता आमचा म्हणजे गेलेल्या दिवसापासून येण्याच्या दिवसापर्यंतच असं आणि त्यामध्ये खूप जास्त ठिकाण सगळं म्हणजे
हा, अरे वा! हेच फिरणं वगैरे कसे एक आठवण राहुन जाते आपली फॅमिली सोबत आणि तिथल्या गोष्टी बघण्यात
हो आणि अचानक ठरवलेला म्हणजे प्रवासच एकदम भारी होऊन जातो.
हो म्हणजे आपण कल्पना पण नाही करू शकत. अरे आपण ठरलं पण झालं पण आलोपण आणि प्रवासही छान होतो. कुठल्या अडचण वगैरे काही येत नाही छान मस्त प्रवास होतो, हम्म!
हो हो!
बाकी मग?
बाकी नाही आता बघू परत कधी प्लॅन होतोय कुठे जाणं होतंय. फिरायला तर फिरायला मला पण आवडतं खूप असं नवीन नवीन ठिकाणी बघायला वगैरे, छान वाटतात तिथल्या गोष्टी समजतात काय त्यांचं खाणं वगैरे तिथे काय आणखी नवीन म्हणजे बर्या व म्हणजे अस घेण्यासार
त्यांच्या त्यांच्या, हा हो! भारी हाय तस म्हणजे चालेल मग
चालेल चालेल ठीक हाय हो हो घ्या का हो हो काळजी घ्या काळजी घ्या हो बाय बाय.